हा
हां बोला की
हा तेच फोनकट झाला विषय अर्ध्यातच राहिला म्हंटल बघूया काय झालं ह हा
म्हणजे आम्ही पण कनई परवा ह्याला गेलतो ना अ पंढरपूर अक्कलकोट
हा हा हा
तिकडं पण कसं अ म्हणजे आम्ही तुळजापूरलाज्या दिवशी खेलतो ना तिथं ह पौर्णिमा होती ना चैत्र पौर्णिमा मग त्या दिवशी गर्दी असत तिथं
हा
मग माझ्या आत्तीने काय केलं पास काढले म्हणजे त्यांच्या घरच्यांचा सगळ्यांचा आणि तो भडजी काय केला की म्हटला तुम्ही जव्हा मंंदिवर तेव्हा मला फोन करा म्हटला आणि तिथे येतो मंदिरात गेल्यावर फोन केला त्यावेेळेस एकदा जोदा म्हटला मी हा ये म्हणजे मंदिरात येतोय म्हणला मी आल्यावर तुम्हाला कॉल करतो त्यानंतर त्याचा फोन पण नाही किंवा अजून काही त्या म्हणजे काहीच नाही मग शेवटी आम्ही रांगेत उभारूनच दीड दोन तास उभारलेलो मग आम्हाला दर्शन मिळाल ते पण मुग दर्शन
हा हा हा हा
हम्
मग हे सगळीकडे असच आहे आमचा पण जायचं प्लॅन होता हा वेळेस म्हणजे जाऊन एक दर्शन घन येऊया मग आणि घरचे काय म्हणायलागले तर आता खूप गर्दी असणार आहे दर्शन मिळते का मिळणार गर्दी म्हणजे रांगेत खूप वेळ उभारायला लागणार नाही
होय
हम् मग आमच्यात पण म्हणतच तस ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे पास वगैरे घ्यायचं तर काय उपयोगच नाही त्याचा आ त्यात तुझ्याकडून कळालं की कसं असतं
हा नाही म्हणजे नसतय एवढं पास वगैरे घेऊन पण नाही दर्शन मिळत आणि जरी मिळालं तरी मुख दर्शनच मिळणार आहे. आसं गाभाऱ्यात जाऊन तेन, दर्शन नाही होतय. ते जे व्हिआयपी लोक पास तेन त्यांना कणी घेतील पण, आपल्यासारख्यांना मिडल क्लास वाल्यांना नाही, भेटत दर्शन तसं.
हं हं.
हां.
आता प्रत्येक ठिकाणी हेच झालेलंय, ही अशीच प्रथा निघालेली ए एक तर आणि गरीब माणसं गेल्यानंतर तर, मग त्यांचं खूपच अवघड आहे. एक तर त्यांना म्हणजे एक तर जायला मिळतच नाही सोड, ग गरीब बी ए एकतर त्यात पैसा नसतोय आणि त्यात कधीतर जाणार म्हटल्यानंतर आणि ते कसं रांगेत पण उभारायला तयार असतात, दर्शन मिळ दे म्हणून. खर किती तास रांगेत तर उभारणारेत? चार पाच तास जरी उभारले तरी पण दर्शन मिळत नाहीये. इथं आपल्याला चार पाच तास लागतय, पण होय. तिरुपती बालाजीला तेन गेल्यावर चोवीस, चोवीस तास होय. हा दर्शनाला रांगेत उभारायला लागतय. तरी पण लवकर नाहीच र हे लागत.
नाही तिथं पण मुखदर्शनच. हम्म. परत आकलकोटमध्ये गेलो तर तिथं लाईन वगैरे तरी काहीच नाही. डायरेक्ट जसं येईल तसं ढकलत्यात.
हा आता ते शनी शिंगणापूर वेगेरे शिर्डीच साई बाबा तिकडं पन, एवढी गर्दी असतिया कनी, तिकडं पण नाई दर्शन लवकर मिळत.
आम्ही पन गेलो होतो. शिखर शिंगनापूरला गेलो होतो. पन रा त्री दीड वाजलेले आम्हाला जायला, मंदिर वगैरे बंद झालं होतं.
हां हां हां. म्हणजे आता माझ्या मैत्रिणी वगैरे गेलत्या ना, त्या आता त्या म्हंटल्या की आम् मला एक पाच तास रांगेत थांबायला लागणार होतं म्हटल्या आणि पैशे दोनशे दोनशे रुपये द्यायचं, मग तिने म्हनले की आम्हाला तुम्हाला दर्शन देतो आणि दोनशे दोनशे रुपये द्या आणि तुम्हाला एक दोन तासात दर्शन मिळणार. मग त्या काय विचार केल्या की तुम्हाला दोनशे रुपये दिल्यानंतर दोन तास ता दर्शनला लागणार आणि न पैसे देता आम्हाला एक तीन चार तास लागतील दोन तास एक्ट्रा लागतील, मग आम्ही डायरेक्ट असंच दर्श न घेतो की, म्हटल्या. म तुम्हाला पैसे द्यायची काय गरज हाय डायरेक्ट दर्शन दिलं असतं तर, आम्ही दोनशे दोनशे रुपये भरलो असतो म्हटल्या. काय प्रॉब्लेम नाहीेए आम्हाला. तर तुम्ही, आ हा पैशे देऊन पण आणि दोन तास तुम्ही थांबावं लागणार म्हणतंय, मग त्यापेक्षा राहू दे म्हणल आम्ही स्वता हून देवाला पाय उभारून मग आम्ही दर्शन घेतो म्हटले, त्याला आणि जरा देव पावल म्हटलेत आम्हाला शेवटी नाहीत त्या हे केल्या चार तास रांगेत उभारल्या वाटत आणि दर शन घेतल्या आणि म काय म्हटल्या त्या पैशे घेऊन पण, त्या आमच्याकडे लक्ष दिलं नसत. ते असं म्हंटले ते.
होय. नाय भटजी लोकं नाय लक्ष देत.
हम्म त्र्यंबकेश काम झालं. हा त्र्यंबकेश्वरला पण गेलेल्या नाई त्या प्रत्येक ठिकाणी एवढी गर्दी म्हटल्या की वि चारायचं काम नाही आणि सगळे असं पंडित वगैरे बाहेर यायचं दर्शन डायरेक्ट दर्शन देतो. डायरेक्ट दर्शन देतो, म्हणत होते म्हणले आणि खर पैशे पण आवाढव्य सांगत होते, म्हणले दोनशे रुपये द्या, तीनशे रुपये द्या
होय.
आसच सगळंए आ फॅमिली आहे काय? किती जण आहे? हे सगळं विचारायचं त्यानुसार पैशे काढायचं
आता पन्नास शंभरा मुळं काय चालत नायी.
हा ते नाही ते एकदम पार्टी वान जर हे दिसले ना पैशेवाली पार्टी वगैरे असं, तर त्यांच्याकडून तर मग काही विचारायच कामच नाही म्हणत्यात एवढं पैसे काढायच काम करायला लागलेत ते. हम्म हे अस
देवदर्शनाला सुद्धा आता लय अवघड झालय सगळ.
होय होय.
हम्म
खूपच अवघड आहे आता.
हो
ह जायच का नाही जायच. हा मेन प्रॉब्लेम होतोय मग. होच की प्रत्येक ठिकाणी जर अस असेल तर मग ते अस भाविक तेन म्हणणारच की मग काय जायच. इतक्या लांबून आपण खर्च करून जायच. त्यात तर देवाच दर्शन पण होणार नाही. काय नाही परत यायचं मग काय उपयोग आहे. म्हणतात बघायला पण मिळणार नाही काय नाही आणि.
होय.
फत जायचं म्हणून जायच खर्च करून.
हा आणि तो महाप्रसाद पण आपण म्हणतोय महाप्रसाद घेटन घ्यायचा. हा पण त्याला सुद्धा गर्दीे असता. त्यामुळे जेवणाचा तेन खर्च तरी आपल्याला बाहेरनच
हा बाहेरनच करावा लागतोय. होय भरपूर खर्च येतो. जाण येन प्लस आपल बाहेरच खाण पिण. आणि आपण जायच म्हटल तर एक दिवसासाठी तर नाही जात आहे. तीन चार गाव तर करू म्हणजे एक तीन चार दर्शन देवाच दर्शन तर घेऊन येऊया अस म्हणतयच. असन तस काय आपण रेग्युलर काय अस जातच नाही कधी. तर आपण जाणार.
हा
हम्म त्यात मग आपण अस ठरवतेस की, हा एकाच देवाचं दर्शन घेण्यापेक्षा आहे जवळ जवळ आपण करून येऊया एक चार पाच देवांच दर्शन. मग त्यात आपले एक दोन दिवस तर मोडतातच. मग दोन दिवसाच सकाळ संध्याकाळ चहा नाश्ता जेवण सगळ आलच नाही त्याच्यामध्ये. आपण
टयमिंगच घेऊन जाऊ शकतो घरातून. पण नंतरचा काय जेवण सगळं बाहेरूनच घ्याव लागत. हम्म
थोडेच नसते ना भरपूर जण
हा भरपूर जण गेल्यावर मग ते आपला आपला खर्च पण नाही करून चालत.
हा प्रत्येकांचा नाही भागवावच लागत. ते हा त्यांनी एक वेळेस केले तर आपला आपल आपण तर एक वेळेस कराव लागतच. हम्म अवघड सगळ्या गोष्टी. हे सगळं म्हणजे अस हे कस झालय सांगा. हे सगळ ह्या लोकांनीच हे केलेल आहे.
होय.
ह त्यांच्यामुळे त्यांना हे झालेल. हा मी देतो डायरेक्ट मला दर्शन दे. मला हे कर. ते कर. मला पूजा करालते. म्हणजे लोकांनीच काय केलेल आहे त्यांना हे करून ठेवलेलं आहे. लाडावून ठेवलेल आहे. हा हे अस नकोच होत अगोदरपसून. हा हा आणि एका हा थोड्या फार प्रोत्साहन दिला असेल मग त्यांना तेच आता वाव मिळालेलं आहे ना. ह देतात देऊ देत देऊन करू देत. आता ह्यांच्याड तर आता एवढे फिरायला येतात म्हटल्यावर पैसा असणारच. असा त्यांचा विचार असतोय.
आणि म्हणतात की पूजा तुम्हाला देतो. मंदिरात जाऊन देवासमोर त्यांनी तुम्हाला देतो पूजा करायला. पण नाही ते मंदिरातेन. मंदिराच्या बाहेर वगैरे ते मांडलेलं असते ना सगळ पूजेच तिथ देतात ते पूजा करायला. हम्म आतमध्ये नाही पाठवत. आतमध्ये कुणाला जायला एंट्रेट नसत्या. पण जे व्हीआय पी लोक आहेत त्यांनाच तेवढं आत एंट्री हा.
त्यांना तर कुठे एक-एकदा आतमध्ये असते.
नाही तरी पण त्यांना मिळतय सगळं म्हणजे दर.
आपल्या आपल्यासारखं त्यांना थांबवून घेत नाहीत हा व्ही आय पी दर्शन असते सोड सगळे ते. पोलीस प्रोटेक्शन वगैरे सग सगळ असतय त्यांना व्यवस्थित असतय हा ते माहित आहे सोड तस. हम्म असं नाही कराल पाहिजे त्यांनी प्रत्येक माणूस हा कसा आहे हा प्रत्येक माणूस दर्शनासाठी येत असतो. त्यांनी त्यांनी महत्वाची तुमच्यासाठी आणि नेत्या मग त्यांना पण कळायला पाहिजे ओ तुम्हाला व्ही आय पी दर्शन आहे. सगळं व्यवस्थित आहे पोलीस प्रोटेक्शन ए. प्रोटेक्शन आहे मग ह्या माणसांनी काय बिघडवलय? तुम्ही न लाईनमध्ये थांबता तुम्ही डायरेक्ट आतमध्ये चाललाय. म म्हणजे तुम्ही कामाचे आहेत आणि हे बिनकामाचे आहेत असं. असं नाही याय पाहिजे.
मेन ही पण माणसच आहेत पण त्यांना म्हणजे सगळ्या सवलती वेगैरे वे गळ्या आणि ह्यांना वेगळ्या हम्म.
तेच म्हणा लागलोय ना म्हणजे त्यांनी कसं डायरेक्ट जातात म्हणजे त्यांनी पण विचार करायला पाहिजे. की बाबांनो आपण एक-चार पावलं तर चालत जावं त्यांच्यापर्यंत एक-चार माणस पण माग जर आस लाईन मध्ये तर उभा राहावं. असं त्यांच्या मनालाच वाटायला पाहिजे डायरेक्ट दर्शन घेण हे काय बरोबर नाही अस.
नाही होय.
हम्म. कसं आहे शेवटी ज्यांना ज्याचं कर्म त्यालाच म्हणतात ना. तसं मग त्यांच्या प्रत्येका ह्याच्यानुसार त्यांना मिळतच जाते सोड. म्हणजे न मिळता राहत नाही त्यांनी कसं ना कस तरी घेतातच रांगेत उभारून काय घेईनात नाही तर कंस का घेईनात खरं दर्शन
आणि ते आताच म्हणजे कस चालंय की इथंच कर्म करायच्या आहेत आणि इथंच
इथंच फेडायचे. हा ते तर काय आहे सोड. हम्म ह. खरं हे असं कायमस्वरूपी होत गेलं तर जरा हे होणार हं. हे को हा हे कोणी तर थांबवावं.
पुढं पुढं तर मग कोण देवदर्शनाला लय जायलाच नाही बघणार मग. ते आपली मग भारताची परंपरा, संस्कृती सगळं मागं पडत जाणार आहे.
होय. ते ते तर आहेच हे कोणी तर थांबव थांबवायला पाहिजेल अशी.
पाहिजे हा. प्रत्येक ठिकाणी जे पास वगैरे देतात ते भडजी त्यांच सगळं बंद करायला
हम्म, कारण काय हे सर्वसामान्य माणसांना परवडण्याच्या बाहेर आहे. नाही आहे, नाही आहे.
हा.
हम. हे म्हणजे असं ते जे मंदिराचं सेक्रेटरी वगैरे कोण अस पण असत्यात ना जे मेन असतात त्यांनी विचार करायला पाहिजेल याचा. ह तुम्ही हा करा फक्त भटजींच्या हातामध्ये तुम्ही सगळं द्यायचं नाही हा पूजा करून घ्या. सगळं घ्या. त्यांना कसं तुम्ही? हा त्यांनी सामील असल्याशिवाय तर कसी होणार आहे आता आपण कुठल्या पण आपण देवाला गेलो ओठी वगैरे घेऊन जातोयच. ओठी घेऊन गेलेल ते काय करतात ते का घालतात होय? घ्यायच पुन्हा पाठीमागच्या दवाजातून गे
विकायला द्यायचं हा.
ह त्यांनी ह्याच्या्यात पण पैसाच काढत आहेत
काढतत होय
ह
आणि ते भटजी वगैरेच पण त्यांच कसं असेल की मी पास काढल्यावर ते जे मेन असेल त्यांना थोडं त्यांना
हा त्यांच कॉन्ट्र्रीब्युशन असणारच आहे त्याच्यामध्ये हा एकाला एक कस ती जोडली गेलेली आहेतच आणि त्यांच फॉलिंग असतेच ना सुरु. हम्म अवघड हे अस अस सगळ. हम्म. चा ते चाल तेे हा हा हा हा चालेल. तीन किलो तीन नाव वाटनित.